म्हणून आवाज येतोय का?
हा हा हा ठीकाय येत तुम्हाला येतं
हो हो.
हा हा ठीकये तुमच्याकड पाऊस वगैरे आहे का?
हा पाऊस त आता थांबलाय.
थांबलाय आता सगळीकडचाच थांबलाय. ते आठ तारखेपासून आता सांगितलं होतंच. ते पाऊस नसेल म्हणून हं मग कुठे राहता तुम्ही
आम्ही पुण्यात राहतो ना
होय का आम्ही सातार साईडला आ
ओके.
ओके हा सातार मध्ये तुमच्या इकडे ते बेंदूरचा वगैरे सण असतो.
कोता सा.
बेंदूर वगैरे सिटीमध्ये क्च्युली ते करत नाहीत. ह बंद्राचा सण म्हणजे कसं असतं ते ह्याच्यामध्ये करत नाहीत. सिटीमध्ये नसतो पण गावी असतो खूप छान तुम्हाला काय माहित आहे का भेंदराल. हा ते आता म्हणजे असेलच आता येईलच बघा पाऊस झा तो सुर होत म्हणक्चुली त पावसासाठी असतो कि अ पाऊस वगैरे पडावा मग ते भेंद्राचा सण झाला ना त्याच्यानंतर प म्हणजे सुरू होतो बेंदूर ते बिनं पावसासाठी करतात मग त्या दिवशी काय असत की बैलांना भोजन वगैरे बैलांचे सजावट वगैरे ते ऐकून असाल तुम्ही
हा त्याला आमच्याकड बैल पोळा म्हणत्यात.
हा हा बैलपोळा बरोबर म्हणजे गावे फक्त बेंदूर म्हणतात पण बाहेरच सिटीमध्ये वगैरे
हा म्हणजे महाराष्ट्रात ते हा प्रत्येक
हो हो हो तुमचा सर आवाज क्लिअर येत नाही.
हो का.
हा, जरा हे तर कस असतो बांधरा बेंदलपास कि प इथे काय करतात पय त्या दिवशी बेंद्राच्या आदल्या दिवशी खंद मा मळने असते मी सांगते तुम्हाला. हा हा येतो येतोच.
ओके.
हा तर पहिलं काय असतं इथे. बेंद्राच्या आदल्या दिवशी अ खन खंदे महिने असते. खांद महिन्यामध्ये काय करतात? की बैलांना वगैरे ते तेलामध्ये हळद घेतात. आणि त्याच्या ते ख म बैलांच्या, खांद्याला वगैरे ते. अ असं लावतात, म त्याला खांद महिणी म्हणतात असं, आणि घरामध्ये पण ना छोटे, छोटे अस दोन बैल दिलेले असतात कुंभार, कुंभार जे असतात ना. त्यांनी हा म त्यांना पण ते तसच करायचं असतं आणि. अ ज्वारीचे वगैरे आरस घालून ना, त्याच्यामध्ये ते बैल ठेवून देतात असं. त्या राशीमध्ये, म त्याच एक असं हे आहे.
खुश हो जाते है
बाहेरच्यांचा चा आवाज नको रे द सर. आणि म क त्याच्यानंतर काय करतात कि. अ एक म माप हे असतं माप असतं की अ काय म्हणायचं त्याला. अ. मापट, मापट, असतं एक ते ते मेजून अस ना त्याला आरस घालायची, आपण घरामध्ये. एखादं पोत वगैरे हतरायचं, आणि त्याच्यामध्ये त्याला आरस घालायची. आणि मग त्याच्या ते ना अ त्या दिवशी फक्त घालायची. त्याच्यानंतर दोन दिवसांनी, आपण ते मिजलं ना त त्याच्यापेक्षा ते वाढलेलं असतं. म्हणजे त्याचं एक महत्त्व आहे, असं बिना आपण काय करताच ते वाढलेल असत. ते ज्वारी वगैरे अस. हा बाहेरचाच आवाज येतोय, हा म त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म सकाळच उठून. अ बैलांची वगैरे सजावट, मंग सकाळची बैले वगैरे धुवायची. त्यांच्या शिंगांना कलर. त्याच्या पायामध्ये ते हे बांधायचं घुंगरं वगैरे म्हणजे सजावटतो म.
हा म्हणजे शिंगांना हा. हात येतोय
तु तिथे रेंजचा प्रॉब्लेम आहे का जरा.
नाही ठीक हे आता येतोय आवाज.
डॉ हा म ते. ह्याला सजावटतात म्हणजे, हे असतात ना बैल वगैरे त्यांना सजावट करतात. म त्या दिवशी पोळ्या वगैरे करायचा, त्याचा नैवेद्य त्या बैलांना वगैरे दाखवायचा. अस असत म त्याच्यानंतर. एकवट आमच्या गावामध्ये कसं असतं. कि एकत्र बैले सगळ गोळा होतात, आणि म त्याच्यानंत तर सगळे एकत्र अ अ अ पूजनासाठी येतात, म आपण सगळ्या गावातल्या वगैरे बायका त्याला पूजन करायसाठी जातात. असं. आणि पूजनाला गेल्यानंतर काय असतं तिथं? हा पुजनाला गेल्यानंतर अ. बाहेर आलाय ना तुम्ही.
हं हं!
सिटीमध्ये हाच प्रॉब्लेम असतोय. जास्त आवाजचा विषय काय, ते कट वगैरे होतो कॉल म्हणून.
नाही आता कट नाही होतय, आवाज इथं क्लिअर हे हा मी.
तेरीपण ते हा! कसं तर हे काडांचे आणि मद. असंच असतंय.
हा सेम तुम्ही सांगितलं तसच असतं.
हा ना इकडे पण सेमच तस असतं. अच्छा. छान असत पण ते आणि ते आता आता क्रेज निघाले नाही ह्याची शैर्यतीची वगैरे. बैलांचे हा मग ते आमच्या गावामध्ये काय आहे. तो भारत बैल म्हण तुम्ही ऐक ऐकून असाल मग तो आमच्या गावामध्येच असतो
अच्छा.
हो म ते. एकदम डिजे व वगैरे लावून त्या दिवशी त्याची लय म्हणजे मिरवणूक वगैरे जोरत असते. मग ते आमचे इथे कसं असत सगळे बैले घेऊन देवाला वगैरे जायचं तर हा देवासन बैलांचं दर्शन घेऊन यायचं. मग दिवसभर त्या बैलांना काय काम वगैरे न्याय ला व्हायचं असं.
पण ते शर्यतीचे बैल वेगळे असतात ना.
हा स शर्यतीचे बैल वेगळे असतात त्यांचे फक्त संध्याकाळचे चार वाजता डीजे वगैरे मोठा डीजे वगैरे लावतात आमचे इथे आणि त्यांच्या अशी मिरवणूक फक्त पूर्ण गाव गावामध्ये आमच्या काढतात. अस असतं. हम. तुमच्या इकडे वेगळं काय सण वगैरे असतो का. ह्म.
नाही आता इकडे आम्ही पुण्यामध्ये जिथं राहतो ना तिथं शर्यतीत. अहो ते म्हणजे बैलांची शर्यत तसे कुस्ती असते पूर्ण महाराष्ट्रातून तिथं पैलवान येतात कुस्ती कुस्ती वगैरेसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रातून बैलगाड पण येतात ओ.
अ होय ना
पूर्ण महाराष्ट्रातून बैलगाड्या बैल हा म्हणजे सिटीमध्ये पुण्यामध्ये सिटीमध्ये पण ते चरोली साईड ला आम्ही राहतो तर तिथं ते होतं सगळं. चार पाच दिवस तो प्रोग्राम चालतो बैलांची शर्यत असते. हा आणि नंतर मग एक दिवस कुस्ती असते.
का.
त्यानंतर मग महाशिवरात्र चालू होते.
हा हा हा.
मंदिर कारण आम् आम्ही जिकडे राहतो ना त्या साईड ला मंदिर खूप छान छान आहेसं आळंदी पाच किलोमीटर दूर आहे तथण. साई मंदिर आहे एक मंदिर म्हणजे प्रॉपरस शिर्डीचं प्रति. प्रततीसारखंच म्हणजे शिर्डीसारखंच मंदिर बनवलंयच आहे सेम.
ठीक आहे. होय का.
हा परत शिव मंदिर आहे मोठं एकदम छान. म्हे मंदिर खूप छान छान आहे हा म्हणजे मी. पु पुण्यात आमही राहतो तर ज्या साईड जिथं आम्ही राहतो त्याच्या आजूबाजूलाच आहे सगळं आहे मंदिर छान छान वगैरे
होय ना ते तुळशी बाग वगैरे ते तुमच्या इथेच आहे ना ते पुण्यामध्येच
हां पुण्यात तस आहे तस मेन सिटी ते आहेत. तुळशी भाग बऱ्याचदा आम्ही जातो तुळशीबागेत अ मॅडमला काही शॉपीग करायची असली तर
होय ना तेथ खूप छान छान म्हणजे हे असतं. सजावटीचा वैगरे होते आता गणपतीच. अता डेकोरेशनचं सामान वगैरे तुम्ही तिथूनच हे करत असाल घेत असाल ना.
हा म्हणजे ते अ तुळशीबागेत नाही भेटत तुळशीबाग. स्पेशली फक्त लेडीज साठी स्पेशल आहे तिथं फक्त लेडीज. लोकांच वस्तू भेटतात म्हणजे कानातले गड्यात. ले वगैरे अ कपडे वगैरे लेडीज चे हा म्हणजे सगळंच हा म्हणजे आता आम्ही स्पेशल तुळशी बागेत जायचं असल की मग. कानातले वगैरे वगैरे असे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जातो तिथं.
हा ना.
हाव आणि असं काही दुसरं असलं तर मग ते अ म्हणजे. तुळशी बागेपसून जवळच आहे मार्केट त्या मार्केट मध्ये भेटते ते सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे बाकी.
हो ना.
हम्म हम्
इकडे काय म्हणजे हे असच ते म्हणजे सातार सिटी मध्ये पण हे असच आहे पण. असं काय प्रॉपरली तुळशी तिथं कशी तुळशी बाग वगैरे आहे असं काही नाही. इथं कसं म्हणजे प्रत्येकी अ हयाच्यानुसार ठेवतात. ज्याला जसं जमेल तसं त्या सिटी वाईज नुसार. अ वस्तू मिळतात हा इकडे काय साता्या साईटला कस म्हणजे हे पेय प्रसिद्ध आहे. पण आ म्हणजे अ आजिंक्य तारा वगैरे असं बघायला छान आहे. साताऱ्या साईडला वगैरे असं फिराईसाठी. फिरण्याचे ठिकाणी वगैरे आहेत छान छान. होय हम्म हे सडावा कपूर हम.
बिझने तुम्ही बिझनेस करता का.
नाही नाही नाही मी टीचिंगसाठी जाते मी स्कूलवर टीचर आहे.
हो का अरे वा माझी वाईफ पण टीचर आहे.
होय का छान आणि प्रे हे असल्यामुळे प्रीस्कूल असल्यामुळे छानच. म्हणजे काय एवढं भुताच वगैरे नाही पण मी.
मग म्हणजे तुम्ही ग गव्हर्नमेंट टीचर आहे का.
गव्हर्नमेंट नाही असं. हे प्रायव्हेट स्कूलवर इंग्लिश मिडियम स्कूलवर.
अच्छा सी बी एसी वाले स्कूल.
हम्म सीबीएससी हा बचपन वगैरे म्हणून तुम्ही ऐकून असाल आहे मजे तेव्हा त्याच नाव आहे बचपनच.
हा आमच्या घराजवळ पण एक आहे ते छोटे स्कूल बचप
हा बचपन प्ले प्री स्कूल असतं मग त्याच्यावरच आहे मी नर्सरीला.
ओके.
अपडाऊन कर स्ॉमी जवच आहे इथून आमच्या घरापासून.
ओके.
हम्म हम.
ॲक्च्युली माझी वाईफ पण टीचर आहे.
कशा म्हणजे कोणत्या स्कूलवर.
ते पी सीएम सीचे स्कूल हैना.
ते हा हा. ऐक म तुम्ही काय करता
मॅडम मी आय टी कंपनी हाय हा हा. अकाउंट डिपार्टमेंटला कामालाय
होय का?
म आता जॉस जॉबवरून निघालो बाहेर आलो, आता तुम्हाला आ ते आवाज क्लिअर आला नसता म्हणून म मी थोडं बिल्डिंगच खालीच बोलतो.
व्हय नाइ त्या सिटीमध्ये कसं होतं ट्रॅफिकच जास्त होत तेसारखं हॉर्नस हॉर्न वगरे
सगळे ऑफिस वर्किंग आवडचा जॉब टाइम हाय ना तेच्यामध्ये तर खूप जास्त रश असतो.
होय होय लेट सुटत असेल ना.
हो हो‌.
तिथं लोकांचा हक्ता अपडाऊन मुळ जास्त प्रॉब्लेम्स होतो वर्किंग करण्यापेक्षा हेच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स येतो. ते अपडाऊन साठीच नको वाटतंय एक ते काम करा करा करा आणि नंतर
ना आता मला दोन तास लागतील घरी जायला.
एवढं लांबय
हा म बसेच चेंज करून जायचं मी गाडी नाइ आणत ना आसं
हा बस आणि तोच बर पडत गाडीनं उल काय होत माहित्याय थोडा वेळ जातो का बस म पण विषय काय होतो कमी कमी आराम म्हणजे पोहोचू शकतो ते ट्रॅव्हलिंग करून खूप कंटाळा येतो गाडी चालवायची वगरे
आणि छोट छोट्या छोट्या सिटीमध्ये कसं गाडी ठीकेय पण इथ कसं हि चालवत्यात लोक ना आणि जिसक लांब तितकं जास्त रिस्क त्यामुळे नको वाटतं.
आणि ते कसं काम झाल्यानंतर आपल्याला खंटाळा पण आलेला असतो त्यापेक्षा आपलं ते बसून निवांत